आवाज येतोय का? माझा का बर? सरळ धरलास ना फोन. अ मग आवाज यायला पाहिजे कि.
बाारीक येतोय.
हां तसच येणार की
हम्म
ह हां जेवन झाल का?
झालं की.
हा हां काय करायलीस मग?
आराम करते आता काय पुस्तक वाचायचय.
आज काय बनवल होत जेवणामध्ये?
रस वड्याची आमटी.
बर आजुक.
चपाती हम्म हो चालूचय.
हम्म हम् हम् हम्
हम्म हम्म. आणि काय आता खान पिन झाल. हम्म आता लोळायच पुन्हा उठयच पुन्हा चहा प्यायचा. पुन्हा स्वयंपाक जेवण पुन्हा झोपायच.
दिवसभर चक्र सुरूच असतय.
तर चक्र चालूच.
हम्म हम्म हम्म बर कुठ बाहेर फिरायला जाता की नाही?
कुठ जायाच फिरायला इथच फिरतोय घरात. ह्
हम्म प्रवास वगैरे करत नाही? बर मला जरा टोमॅटोची भाजी कशी करते सांगतेस का?
टोमॅटो घायचे स्वच्छ धुवायचे.
हम्म
आणि बारीक चीरायचे.
बर
कांदा घ्यायचा तेल. फोडणीला घालायचं कांद कांदा जरा होऊ द्यायचा.
कांदा बारीक चिरून घ्यायचा ना?
हां
हम् हम्म
टोमॅटो चिरून घ्यायचे.
हम्म
तिखट मीठ टाकायचं. गूळ किंव्हा साखर टाकायची थोडी.
हम् हम्म हम
ती शीजवायची जरा वेळ भाजी.
हम्म हम्म हम् हम्म आणि दोडक्याची भाजी कशी करायची?
दोडक्याची पण शेंगदाण्याच कुट मसाला. तेल फोडणीला.
हम्म
हां
आणि दोडका कसा चिरूण घ्यायचा उभा का गोल का लांबडा कसा?
कसा आपल्याला पाहिजे तसा बारीक तुकडे केले तरी चालतेत.
हम्म
कसही केल तरी चालते वरच्या शिरा काढायचा.
हा हम्म
हम्म
हम्म हम् तुला ते ओव्याची भाजी माहितीत काय? मी सांगू का मी सांगू का ओव्याची पान असतात की नाही. ओवा.
ओव्याची पान मला माहीत नाही ग सांगते बरं
ओव्याच झाड असत बर का त्याची गोल गोल पान असतात.
बर
मग छान अशी गोल गोल पान बघून देठापासून तोडून घ्यायची. हम्म आणि मग पाण्यात भिजत घालायची. ती धुऊन घ्यायची स्वच्छ. आणि पाण्याना परत उपसायची आणि आपण भजाला पीठ करतो की नाही. तस पीठ करून घ्यायच सगळ बेसन पीठ घ्यायच. त्याच्यात बुक्का घालायचा मीठ घालायच. आणि मोहन घालायच जरास.
हा चवीनुसार साखर घालायची.
साखर घालायची सोडा नाही घालायचा मात्र सोड्यानी कस तेल धरतय आणि पचपचीत होतय ते जास्त.
हम्म
हम्म मोहन घातलं की मग ते खुसखुशत मग आणि ते पीठ असं थलथलीत करून घ्यायच आणि ओव्याची पाणी आहेत की नाही. अशी त्यात बुडवून कढई ठेवायची गॅसवर. त्यात तेल घालायच आणि जराशी गरम होऊ द्यायची.
आणि थोडस तेल कढलय का नाही बघण्यासाठी जरास त्यात कण टाकून बघायच. मग बुडबुडी यायला लागले कि मग तेल आपल्या तापलेला समजायच.
हम्म
मग ओव्याची पान त्या पिठात भिजवायची. आणि त्याच्यावर थर बसलेल अस एवढं ते अ जाड असल पाहिजे. आणि मग त्याच्यावरती थर बसतो मग.
म्हणजे आळूच्या पानसारखेच.
ओव्याच्या पानावर थर बसतो मग.
हो की पण ते आळूची पानासारखंच.
अळूच्या पानाचं काय?
आळची पान आपण करत नाही व्हय तशी?
वडी.
वडी करतो आणि
अगं मी भजी सांगत होते.
हम्म बर बर.
ओव्याच्या पाण्याची भजी मग छान असं त्या कर तसाच येते गोल पानांचा त्याला देट. छान खुसखुशीत लागते.
होय नाही. हो माहती आहे की.
ह कांदा लांबडा-लांबडा चीरायचा.
आणि वरन पीठ टाकायचं त्याच्यामध्ये कोरडं-कोरडं ठेवायचं जास्त तसं पचपचीत करायचं नाही ते आपण कसं थलथलीत करते भज्याचं पीठ तसं नाही करायचं कोरडं-कोरडं ठेवायचं.
हम्म.
आणि कांदा आहे की नाही त्याच्यावरती बेसनपीठ भरभुरायचं वरन. आणि असं हातांनी हालवून, कालवून-कालवून ते पीठ त्याला लावलं गेलं पाहिजे त्याच्यावर बुक्का, मीठ, - ते घालायचं.
हम्म आम्ही तसं करत नाही ते पातळपीठ करतो आणि ते.
नाही ह्याला खेकडा भजी म्हणतात तीच साधी भजी आपली. बाजारातील खेकडा भजी प्रसिद्ध आहेत बघा. कमी पिठाचे असतात. ते आणि कांद्याचे असते ते जरा गोडसर लागतय मग.
हम्.
भाज्यांचे भरपूर प्रकार आहेत. आळूच्या पानाची पण भजी करतात. पालकाची भजी करतात. ओव्याची भजी करतात. आणि बिन काही घालतच नुसते प्लेन पण भजी करतात. वड्यासारखं हम्, आणि मेंदू वडे पण आपण करू शकतो. ते डाळ उडदाची असते की नाही ती जरा दोनं तास भिजत झालायची जास्त भिजायची, भिजवायची नाही त्याला जास्त भिजली तर जास्त तेल धरत म्हण त्याच्यात.
हम्म.
तर, अ दोन तास डाळ भिजवायची उडदाची.
हम्म.
आणि मग उपसून काढायची आणि जरा नितळत ठेवायची आणि मग मिक्स मिक्सरला लावायची, आणि बारीक करून घ्यायची ती काय जास्त बारीक होत नाही जरा ज दरदरीतच राहते.
हम्.
आणि मग त्यात घालायचं बाजरे, बुक्का, मीठ आणि ह हातांनी त्याला क णी कालवायचं आणि फेटायचं त्याला मग त्या फेटल्यामुळे काय माहिती का हलक फुलक पीठ होतय ते. अस फुगल पाहिजे फेटून फेटून हां
आपण सोडा घालतो फुगायला तस अ नाही नाही घाल. तो आणि करतो तसच ते हे करायच.
हां हा फेटायच.
हम्म
आणि फेटल की नाही ते अस हलक फुलक होतय फुगतय पीठ मग तेव्हा तुमच वड्याच पीठ. जारवाला असं म्हणालय ते.
हम्म
हम्म
बरोबर
हम्म आणि मग हातावर पळीवर घ्यायच हातावर घेण्यापेक्षा पळी आहे की नाही पालथी घालायची त्याच्यावर गोळा ठेवायचा आणि फक्त मध्य भागी त्याला एक होल भोक पाडायच आणि आणि तशीच पळी की नाही ह कढई ठेवायची गॅसवर तेल घालून गरम करून घ्यायची. हा ती पळीच तेलात वरचावर. हा आणि बाकीचा दुसरा एक चमचा घ्यायचा आणि ते सोडवून घ्यायच त्या पळीवरण तो
हम्म बरोबर
हां म्हणजे आपला हातही गहान होत नाही आणि भाजतही नाही. नाही तर काही काही वेळाला काय होते ते वडा सोडताना हाताला भाजते ना.
हम्म
हम्म मेंदू वडा आपण करू शकतो नंतर दही वडा करू शक
कटणार ना हाताला
हं पाण्याचा हात घेतला की मग नाही चिकटत आणि परतच्या वेळेला करताना पण पळीला पाणी लावून घ्यायच आधी. आणि मग तिच्यावर गोळा ठेवायचा मग चिटकत नाही ते.
बरोबर
तसच जर घेतल तर चिकटून बसतय तेे मग.
हम्म
हम्म चालतय बाकी काय म्हणतेस मघ आणिक?
बरोबर काही नाही आता आराम.
आणि मग याचाच आपण दही वडा करू शकतो हे तळून काढल की ते मेंदू वडे पाण्यात सोडायचे काढल्यावर तळून काढल्यावर. आणि थोडा एक दोन मिनिट भिजू द्यायचे आणि मग पाण्यातण काढायचे. आणि पिळून काढायचे. आणि मग दही असते ते फेटायच त्याच्यावर मग काळ मीठ घालायच साखर जराशी घालायची. आणि दही घालून त्या वाड्यावर सोडायच.
हम्म
हम्म आणि मग छान दहीवडे होतात खायचे मग. खुसखुशीत मऊमऊ लुसलुशीत. हूं!
आणि काय? परतच्या वेळेला आता इडलीची रेसिपी बघूया आपण, डोसे कसे करायचे. इडलीची रेसिपी बघूया परतच्या वेळेला. डोसे कसे करायचे बघूया.
हूं!
हूं! चालतय आणि काय बाकी तब्येत छान आहे का? कशाचे.
आपण इडली च पीठ करतो.
हो त्याचेच, त्याचेच बनवू फक्त आपण.
त्याच्यातले दोशें केले तरी होतात.
हां त्याच पीठाचे बनवायचे.
हूं बोला.
हूं हूं हूं चालतय म. बाकी तब्बेत छान आहे का.
हूं छान आणि काय.
काही नाही आवाज जास्त यायला लागलाय कोण आले घरामध्ये पाहुणे आले काय?
पाहूंणे कुठले रागू.
होय ब ब ह ह!
चालतय म बाकी सगळं ठीक आहे ना म. चालतय चालतय आणि एक सांगालाच पाऊस वगैरे नाही का तुमच्याकडे?
नाही ओ ऊन आहे चांगलं चक्कन.
हो जून महिना गेला तरी पावसाचा पत्ता नाही. चालतय म ठीक आहे, हा हा ठीक आहे ठेऊ का म.
हूं त्या.